हॅलो
हॅलो
हा... बोला ना ताई, हो येतोय आवाज... तुम्हाला येतोय का माझा?
येतोय ते एस आय आर फॉर्म भरलाय का हो तुम्ही?
हं?
मतदानासाठी... एस आय आर फॉर्म भरायचा असतो ना... आहे म्हणजे तो
तुम्ही भरलात का? हॅलो
हॅलो... म्हटलं मतदानासाठी एस आय आर फॉर्म भराचाय ना हा तो भरलाय का तुम्ही? रविवारी असतं का ते चालू?
ते रविवारी नसता... शक्यतो, तर हे, सरकारी कामं रविवारी सुट्टी असते ना त्यांना
आता लास्ट डेट... म्हजे एकोणतीस जुलै होती तर आठ ऑगस्ट केलाय म्हणा... म्हटलं रविवारी चालू असेल तर करू
हम्म.. हम्म.. रविवारी नसतं अवो ताई चालू ते
खूप गर्दी असते ना आणि तिथे
मग तुम्ही.. तुम्हाला कुठले जवळ ए?
आता आमचं बुथचं, जिथे असेल तिथेच जावं लागेल ना मला
मग ग्रामपंचायत मध्ये ते नेऊन द्यावं लागतं ना?
नाही... आमचं महानगरपालिकेत येतं ना त्याच्यामुळे मग ते आता
तुम्हाला नगरपालिकेतच जायला लागल
हा, नाही... असं बूथ वगैरे, बूथ वाईज त्यांनी प्रत्येक एरिया ठेवलेय बी एल ओ
हुं
येथे इतकी गर्दी ए
पण मग तुम्ही?
आपली रोज... इतर कामं असतात... आपली रोजची, ती सोडून, तिथे वेळ नाई देता येत रविवारी असेल चालू त जावं.
हम्म बघायचं विचारून जाऊ कसे वगैरे करून. नाही आम नाही आमच्या इकडे घरपोच आले होते ते आम्हाला
अच्छा.
ह त्याच्यासाठी डॉक्युमेंट आधार कार्ड आपला एक पासपोर्टचा फोटो आप आप आपला मतदानचा नंबर आधारचा नंबर त्या फॉर्मवरती असतो
अच्छा.
आपणच तो स्वतः भरायचा.
कोणाच भरायच अच्छा.
हम्म ते नाही भरून देत म ते फॉर्म आप आपण ते आपल्याला देत आपल्या मग जातानाच आपण आपलं आधार कार्ड पासपोर्ट फोटो एक आणि ते घेऊन जायचं आधार कार्डच झेरॉक्स.
ते सगळी कागदपत्र केले तुम्ही तयार तिथ जायला काही वेळ काही ठिकाणी जाता ते घरी.
हम्म नाही आमच्याकडे घरी घेऊन आले होते. पण मग ते त्यांना ते कसं ते लोकेशन वगैरे किती म्हणजे त्याच्यामध्ये तिकडनं आले ते गव्हर्मेंट कडन ते त्याच्यामध्ये ते हे करताय फिरताय.
आता त्यांना पण एवढ्या ठिकाणी शक्य नाही त्यांनी अस वाईस असलेत सगळे. आपली पण जबाबदारी आहे ना ती नाव जाईल आपलं मतदानाचा हक्क जायचा.
हम्म मग तुम्ही नाही जमा केत का मग ते किती आता
चालू आहे ना एस टी च ते काढलं तुम्ही?
कोणतं एस टी चं का.
तेच सवलत आहे डेबिट कार्ड म्हणून पण वापरता येईल आपल्याला. टीकिट काढायचं असेल तर तेच कार्ड दाखवायचं.
हो का त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागता.
त्याला आपला आधारच लागतोय वाट तरी अडीचशे का ती तीशे रुपये घेत
माझे तर तुम्हाला सांगते काम करायला मला ते फोन पेन चा टाक साठी जमलंच नाही. माझ्या छोट्या मुलीचे पण मला डॉक्युमेंट करायला खूप म तची पण आठ दहा दिवस गेले.
मोठ्या मुलीचे पण हो त्याच्यासाठी मी डॉक्युमेंट तयार खत ते शा आईसाठी लागतं ना.
हा हा.
आणि एक ते छोटीच त लेक लाडकीसाठी करायचं होतं मला हम्म. आम म मग ते मग ते डॉक्युमें एकच म डॉक्युमेंट बाकी माझं होऊन जाईल माझं ते हम्म.
ते कागदपत्र गोळा करायलाच फार वेळ लागतो.
नाही आमच्या बाकीचे होते घरातल्याने तयार करून कस मी मी अगोदरच बोलली होती का तुम्ही करून ठेवा कारण कसं ते आपल्याला नंतर लागताच.
हो हो.
हम्म हम्म.
आता ते पण हुन
हम्म ते पण होऊन जाईल. हा कळत नाही ते काय आहे. जॉईन जॉईन बँकेत नाही ते पोस्टमध्ये करायला लागत.
पोस्टात कराव लागत का.
हम्म,
बँकेत बघितलंच होते. कुठलं ते नाही आठवते पण हेच हा ते सुकन्याचं होतं. सुकन्या वेगळं आणि लाडकी लेक वेगळं का.
हो लाड लाडकी लेख आता आलेय. सुकन्य. मी केलेलं आहे. माझ्या मोठ्या मुलीचं. लाड हम्म,
ह
सुकण्याच भरपूर दिवसाच हा म्हणजे ते उल मुलींच्याच फायद्यासाठी असत आपल्या, केलं तर आपलीच इन्व्हेस्टमेंट असते ती.
बरोबर, सुकन्यामध्ये काय शाळेची फी जमा होते ना.
आ
सुकन्यामध्ये काय शाळेची फी वगैरे जमा होती. का अकाउंट ला,
नाही नाही आपण स्वतः टाकायला लागत.
अच्छा
हम्म, बँकेत पण होत ते सुकण्याच.
हा हा हा अकाउंट बँकेचं नाही मला मुलगी नाही अहो.
नाही नाही का मला दोन्ही पण मुलीच आहे.
अच्छा
हम्
मला काय वाटलं की ते सुकन्याचं सरकारकडनं जमा होत ग. लाडकी बहिणसारखं
नाही नाही आपण पैसे टाकत राहायचे. मग ते पैसे आपल्याला, मुलीचे एकवीसाव्या वर्षी भेटत आपल्याला,
त्या निमित्ताने आपण बाजूला
हम् मग आईला कसं करतो. आपल्याला जस ऍडजस्ट होईल. मग वर्षाला जर तीस हजार जरी टाकले ना तरी चालता.
एकदम
हा आणि एकदम रक्कम भरली तरी चालते असं. पण मग आपण कसं थोडं हे करतो. नाही आपण एवढेच टाकू असं. हम्म, मग ते कसं लोड येत नाही ना. आपल्याला एखादी डायरेक्ट असं.
हो हो, मग महिन्याला ठराविक रक्कम ठरवून दिलेली असते का.
नाही आपल्या हेच्यावर असता. काहींनी, काहींना शंभरची पण करता येती. पाचशेची पण करता येती. हजार दोन पाच सहा अस. आपल्याच्या आपल्या नुसार आपल्याला शक्य होईल तेवढ ऍडजस्टमेंट.
हा हा हा ते नंतर उपयोगी पडतात अडीअडचणीला.
नाही ते मुलींनाच फायद्याचं होतं ना. मग त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला काढता येऊ शकतं असं.
ते मुलीच्या शिक्षणासाठी वगैरे पुढे
हम्म आणि लेक लाडकीचं तर मग काढताच येत नाही आपल्याला.
अच्छा,
अ हा
ते ती एकवीस ची वगैरे पूर्ण झाल्यावर काढता येत असेल.
नाही. लेक लाडकीच तिचं म्हणजे, म्हणजे तिचं ते पूर्ण शेवटचं शिक्षण होईपर्यंत तिचं ते अकाउंटला जमा असतात
हा हा
आ आता पहि छोटं राहतो ना पहिल्या सुरुवाती वर्षाला पाच सहा हजार येता असं मग जस जस वर्ष मग दोन वर्षाच झालं का मग सात असं हो ते आपल्या अकाउंटला येतं आपल्याला मेसेज वगैरे येतो
चांगलंय
हॅलो
हॅलो येतोय ना आवाज
होे येतोय
आता थोडस वातावरण क्लिअर व्हायला लागलं पाऊस थांबलाय जरा त्याच्या रेंज चं वाटते मध्येच जात होती ना
आता आमच्याकडे खूप जोरात पाऊस चालू आहे तुमच्याकडे नाही का
काय
पाऊस नाही का तुमच्याकडे आमच्याकडे खूप जोरात पाऊस आलाय
नाही आमच्याकडे आत्ताच पडून गेला जोरात आम्हाला
आमच्याकडे कंटिन्यू चालू असतो
हो का
हां
काही कळत नाही असं पावसात मग सुचतही नाही काही काम बाहेर जायचं म्हटलं तर
आणि फिरु नये वाटत पाऊस चालू असल्यावर कुठे
ह पावसात म ती छत्री सांभाळायची का काय कुठे जाणार आणि ह
हॅलो
हॅलो असं काही काम नसायला पाहिजे नुसतं फिरायलाच जायला पाहिजे तर मजा येते पड कामासाठी गेलं तर ते उच
हम्म मला तर नको वाटत ते पावसात फिरायला हम् मला आवडतच नाही
चिखल वगैरे सांभाळत सगळं करत
ते पण हा नकोच वाटतो मी शक्यतो खूप टाळा टाळ करत ते पावसाळ्यामध्ये भाजी मार्केट ला पण नाही गावत
भाजी मार्केटमध्ये तर फारच चिखल असतो ते भाज्या सगळ्या
नाही आमच्या इकडे फ्रेश भाजीवाला भेटतो ना
हा हा
म त्याच्यामुळे मिस्टरच घेऊन येेतय येताना
हा मग काय आठवड्याभराच एकदमच आणत असाल म ते
नाही आम्ही एकदम नाही आणून ठेवत मग फ्रेश जो असला का तोच विचारता काय आहे का काही नाही म्हणून सांगायचं आपण
हा
आणि आमचं कसं हा आमचं संध्याकाळी डाळ भात वगैरे असतो मग सुकी एक भाजी करायला लागते आणि मग दि तसं सकाळीच आम्हाला मग भाज्या वगैरे लागता मग संध्याकाळी आमच्या इथं भाजी भाजी वगैरे अलाउड नसते आपण कसं म शेपू शेपूची भाजीचं खायची असं नसतं सासऱ्यांना तसं नाही आवडत आमच्या
य का
नाही दाळ भात चटणी वगैरे हम् घस लागत मग त्यांच त्यांना कधी वाटलं नॉनव्हेज खायच. नॉनव्हेज
हा बरोबर अनुभय मानानुसार त्यांना असे सरस लागत असेल ना काही,
आणि ते पहिल्यापासून असं म्हणजे दोडका वगैरे भाजी वगैरे खात नाही त्यांना आवडत नाही.
अच्छा ते त्यांना चुरून चुरून खायची सवय असते.
चुरून पण नाही त्यांना आवडत त्यांच खू त्यांना ना पहिले कसं ते सुकं मच्छी वगैरे ते त गुजरातमध्ये राहिलेले त्याच्यामुळे त्यांना ते खाण्याची जास्त सवय होती.
हॅलो आवाज गेला. हॅलो
हा बोला ना येत ना आवाज
हा सवय नाही का त्यांना तशी
आहे पण मग आता ते कसं ते गुजरात मध्ये तिकडं राहिलेली. आणि त्याच्यामुळे मग ते जास्त खायची सवय होती नॉन व्हेज कोबी फ्लावर वगैरे मग ते खा त्यांना शक्यता आवडतच नाही मग त्यांना चटणी, लोणचं, पापड वगैरे असं हे प्रकार आवडत जास्त
अच्ा
ह मग ते मला म ते बनवूनच ठेवाव लागत पापड जास्त दहा बारा किलो
अरे बापरे, मग तुम्ही घरी बनवता एवढं सगळं?
हो मी स्वतः माझं एक छोटं बाळ होतं त्यावेळी मी बारा किलोचे पापड एकटीनी केले.
बाप रे कुठले नागलीचे का उडदाचे
नागलीचे सात किलोचे केले मी हं.
आणि मग सासूबाई करून देता मग मी मशीननी करायची असता आणि मग खिशी वगैरे सासूबाई घेऊन देता आणि मग मलाच हे करतय, हा आणि मला नाही जमतते आणि मग आम्ही सगळे उन्हाळ्याचे पदार्थ वगैरे ते करते. आम्हाला सगळं लागतं चकली, पापड, वेफर्स
हा पावसाळ्यात अस तळण करून खायला
आं हॅलो,
कुरुडया पण